हा काय करतेस?
काही नाही आता भान झालीच. आता जी भांडी झाली ज्येष्ठचं
हा हा आवरला ना सगळं?
आवरलं-आवरलं आता आवरलं जस्ट
निब पण जास्त जीवून आता आव भांडी घस बसली बघ निवांत हो म्हटलं तुला
हां हां बया झालं की केलीस एक दिवसान केलीस. हा हाय बरी हम
काय म्हणते पाऊस पाणी?
पाऊस अजून तर नाही अजून उन चाललय इकडं.
ऊन चालू हाय अ पाऊस नाही म्हणाव तिकडं
नाही.
आमच्याकडे भरपूर पडला बाई पाऊस.
तिकडे कधी काय बाबा होय काय? भारी की मग इकडं केवढी गरमी वाटलीया काय बोलूच नको. कोसा उष्णता एवढी हाय भर पुरू प्रमाण
आमच्याकडं मागे दोन दिवस झालं वार, वादळ, पाऊस
होय.
काय विचारू नकोच भरपूर पडला. मी तुला कॉल केलता म्हणजे अ मला आहे ना अक्कलकोटला वगैरे जायाचं होतं गं, त्या साईटला
हा हा.
हा म तू तिकड गेलेलीस. ना भरपूर वेळा असं जाणं कुठलं आपल्याला म्हणजे बरं पडेल, ट्रेन न म्हण किंवा बस न किंवा स्वतः आपली गाडी केलेली बरी पडते, कस काय कि किती खर्च येईल अंदाजे परत आणि कुठल साईटला देव आहेत.
म्हणजे माझा प्रवास सारखा असतोय तिकड सोड जास् त वरच्यावर माझा प्रवास अस तोया मी जातोय, वर्षातन माझ्या म्हणजे तीन चार वेळा मी जातोय. कारण की मला तिकडचा प्रवास जास्त करून माझ जास्त आय, क माळकरी असल्यामुळ तिकडच असते मी सोड म तुला जर म्हणजे आता जर आपल्याला आता मी म्हणतो प्रायवेट गाडी न गिलीस तर आपल्याला खरच म्हणजे आपला प्रवास सुखमय हुतोय, एकदम शांत पुन्हा आपले सगळे देव होतात. अ प्रायवेट गाडीन का परवड तय आपल्याला मिनिमम आपलं हजार हजार माणसी हजार हजार तर घेतात. प्रायवेट हजार घेऊन देत अकराशे ते घिऊन देत. मी म्हणतो पण अ ते कसं होतय आपलं खर त्यात अक्कल हे पहिल्यांदा ज्येष्ठ जाताना पंढरपूर हुतय. म नंतरन तुळजापूर म आक्कलकोट आक्कोलकोट मध्ये वस्ती पडत्या आणि येताना आपल्याना तेनी मंगळवेढा कायतर असं दाखवून आणलं तरी पण परवडते, पण ट्रेनचं पण कसं होतय म म्हणजे आपली गाडी असली की कसं आपण एका रात्रीतच परत पण येऊ शकतोय, जरी हम करून राहिलं तरी पण चालतय, पण ट्रेनचं पण कसं होतय ही न आपल्याला आता इचकरंजीत तरी जायचं समज झालं. तर इथन आपल्यानाय बस न जावे लागेल. मग बसने जायच हातकलंगडे पत तर हातकलंगडे पतर जावं लागणार ना बस ने नाहीतर मग रिक त्य करून पण हे होते, चालते म तिथन ट्रेन हाय, ट्रेनला म मिनिमम माझ्यामते अ हातकलंगडे ते अ हे एकशे पंचवीस रुपये कायतर तिकीट ये पडते.
अच्छा म्हणजे ट्रेन न जाणं आपल्याला सोयस्कर जा हो
सोयस्कर जाईल, तसं नाही- पण हाल होतय ना आपलं थोडा वेळ आता एक दो एकशे तीस एकशे तीस धर- दोनशे साठ रुपये तरी- त ट्रेन च, मग तिथ आणि आपण तिथनं गेल की तिथ आणि अक्कलकोट त गेलीसण तिथन आणि रिक्षा न ते पन्नास पन्नास घेताती मानसी एका माणसाचं. हो, शंभर- ते शंभर रुपये भर. हे दोनशे साठ आन - ते शंभर झाले किती? ब आणि रूमच एक दीड दीडशे म्हणजे - हा, म्हणजे कमी याच्यात जाऊ शकतेस तू- पण तुझं फक्त अक्कलकोट - त होणार ना पाचशेतिथे पाचशे रूमच.
अच्छा, म्हणजे हा पाचशे पर्यंत आपल्याला फक्त एकच गाव फिरता येईल
ह म्हणजे तू जर हच्यात- तेच गेलीस हच्यातूनच गेलीस- म्हणजे समज एकटी गेली- त तुला रूम भाडे पण परवडणार नाही, कारण की एक रूम दीड हजार रुपयेला आहे. पन- आ मग एकटी गेलीस कि- तुला रेल्वे न परवडेल फक्त रेल्वे साठी- पण तिथं रूम करावी लागणार तर दीड हजार रुपये एकटीला, मग आपण स्वतःची गाडी करते ना तर आपलं जाऊन देईल आपले त्यात हे बाकीच देवस्थान पण होत मग तुझा हा हे प्रवास कसा होत एकदम एन्जॉय पण होत सगळंच होत त्यातन देवधर्म पण होतोय एन्जॉय पण होतोय, आणि ह असं परवडत- आणि तुझं आधलं मधलं देव पण होतात नाही? तुळजापूर म तुळजापूर- आणि हे, म तुला असं क पडलं की मग आणि पुन्हा पंढरपूरमध्ये थांबायचंय पंढरपूर मधन आणि ते दर्शन घ्यायचं आणि रेल्वे तिथन आणि- म्हणजे पंढरप- नाही रीक्षा करून आणि पन्नास रुपये देऊन आणि जायला लागत, म्हणजे असं जागी जागी परीक्षाला पैसे घालत बसावंच लागतंय आपल्याला. हे सगळा हिशोब एक कि? ती लय तर दोनशे तीनशेचा फरक पडतोय पण आपण, आपली प्रायव्हेट गाडी असली की आपलं जागेवर जाण होतेय डायरेक्ट देवळात देवाच्या इथं प्रवास हा धावपळ होत नाही प्रवास चांगला होतोय ना - आणि आपला मेन म्हणजे बोजा संघट. हे कस? असलं की आपला बोजा संघट घेऊनच फिरायचं आपली गाडी असली की आपला बोजा आपल्या आपल्या गाडीत निवांत फिरता येतय. म्हणजे मी आता तर अनुभवलय रेल्वेन फक्त मग तू अक्कलकोट करणार असलीस, तर तुला परवडतो तो प्रवास रेल्वेचा प्रवास चांगला आहे हा. त अक्कलकोट साठी- म तुला आदलं मधलं होऊ शकत नाही. आदलं मधलं म्हटलं की म ते परवडत नाही तुला, म फक्त अक्कलकोट करणार असलीस तर- तर मग परवडत तुला पाचशे सहाशे मध्ये जाऊन येतेस तू, असं होतय बघ- हो. अक्कलकोटला हा- म तेवढ्यासाठी आणि मी काय म्हणते हा जाईन ना सगळं, त्यातच होतंय आपलं सगळं आणि जाऊन एक हजार बाराशे रुपये खर्च येईल इकडं तिकडं सगळ्यांच्या संघ रूम करायला पण बरं पडते आणि आपल्याला निवांत ना ते आणि सगळ्यात भारी. सगळं देवदर्शन आपल्या वेळेप्रमाण होतंय. हे कसं होते मग ते काय हा रेल्वे म्हणायच धावपळ धावपळ करायच टाईमावर वेळेवर रेल्वे पाशी यायला पाहिजे सगळ पूर्ण हे होतय रेल्वेचा प्रवास म्हणजे मग ते फक्त एकच रूट करायचं झालं तर तुला ते निवांत पडते रेल्वेचा प्रवास परवडणारा पण आहे आणि हे पण होतय. पण अस मला तर वाटतं प्रायव्हेट गाडीनच गेलेलं सगळ्यात
बर आणि आपल्या सोयीनुसार आपल्या वेळेत आपण आणि घरी परत पण येतो.
हा आपल्या सुईनुसार वेळे नुसार आणि आपल्या माणसांसोबत ज मेन म्हणजे जातोय सगळे एकत्र किती पण असले तर अस होते नाही. रेल्वेचं पण कसं होतंय आपल्याल्यात मुलींना घेऊन जायचं समज तर म्हणजे रेल्वे चढायचं उतरायचं गर्दी पण असनार आता ह्या महि मे महिन्यात कसं लोक इकडे तिकडे मे महिन्यापासून लोक इकड- तिकड सुट्टीला जास्त जायत असतते नाही रेल्वेला भरपूर गर्दी एकदा बसायला सुद्धा जागा नसते उभारून जायला लागते गर्दी हेला. रेल्वेत ते रेल्वेला हा पावसाळ्यातच जरा गर्दी कमी असते. त्या मग ते मुलींना घेऊन बरेच जन मागच्या मा मागच्या टायमाला गेलो का नाही तर अक्षरश हां आम्हाला वर होती सोड जागा मिळाली तरी पण वरती ते त्यांच हे कचालत येताना सकाळची जागा होती दुसऱ्या दिवशी आम्ही परत येताना. पण एकदा असं उभारूनच याय लागतय बसून या लागतय. ते ते मग हाल होते नाही मुलांचं. तिथे आणि तेवढ्यासाठी उतरायचं हे करायचं ते रेल्वेच्या टाईम हे आपल्या मुलांना पण घेऊन जात येत आणि सगळंच विश्रांती पण त्यात आहे ना कि आपला प्रायव्हेट गाडीचा प्रवास सगळ्यात भारी मस्त आणि मे महिना म्हणजे आपला आपली गाड्याची कुठं पण थांबू शकते जरा हे पण देऊ दाखवून ते पण दाखवून आणा आदलं मधलं छोटं मोठं त्यांना म्हणू शकते ना आपण हा आम्हाला हे पण दाखवा ते पण दाखवा असं पण होते नाही.
आणि त्या साइडच्या रोडला म्हणजे जेवढे येतील तेवढे बाबा तिकडं अजून अक्कलकोट पण हे आपल
हा ते तुळजाभवानी आहे पंढरपूर हा पंढरपूर आहे मंगळवेढा पण आहे छान बघायला पण पंढरपूर मध्ये वृंदावन आहे बघायला ते पण छान आहे पुन्हा जनाबाईचं हे गो गोपाळपूर पण बघू शकतेस पंढरपुरात गेल्याव म्हणजे आपली प्रायव्हेट गाडीन. म्हणजे एक तेवढ्या तिथल्या तिथं ते तो छोट छोटे मिळाले पण रेल्वेने हे सगळं होत नाही तू जरी पहिल्यांदाच जाणार असली तर आता मी मागच्या टयमाला आपल्या मैत्रिणीला आनिक पुनमलाच घेऊन गेलतो. पुनमला विचार की मस्त झाला प्रवास त्यावेळेस. सगळं दाखवलं पु पुनमला.
विचारते क म म्हणून आधी कॉल केला म म्हट बघूयात. तरी नेमकं आपल्याला काय म्हणजे कुठ कुठल्या ह्याण चोपड
बघ तुला जर ह्या सोपं रेल्वेन जर पडत असलं तर तू तू रेल्वेने जाऊ शकत्यास. असं म्हण आपण मग कधीतरी प्लॅन करून आपण त्या रूटला, सगळी गाडी काढून जाऊ शकतोय.
ह मग तस चालेल, मग जर बघ विचारून तू आणि मग सगळी तस पण म चालेल, मग माझी फॅमिली जर सगळी येणार असली तर अवघड होईल. इल
हा अवघडचा काही प्रश्न नाही, दिवसात पण वन डे केलं तरी पण चालत बरोबर सगळ्यांचा, प्रवास संकट होऊ शकतोय ना.
आणि कसं एकाला दोन तीन, फॅमिल्या गेल्या तर ते आपल्याला पण म्हणजे परवडेल.
आपल्याला रूम भाड्यासाठी आपल्याला नाकुलकोड मध्ये परवडतया. ह सुपर ते रुम हाय. अक्कलकोट मध्ये, सगळी फॅमिली जास्त असली कने नाही एक दोन रूम केलं तरी आपलं सगळ जजमेंट बत म्हणजे दोन दोनशे रुपये तरी
रूम भाड द्याव लागत ना? खाण पिन न मंदिरात
हा मंदिरात प्रसाद असतो. अक्कलकोटमध्ये तेज काय जर तुला, सकाळचा नाश्ता करायचा असेल तर तू नाश्ता करू शकत्यास. नाहीतर मंदिरात प्रसाद छान असतोय. तुला फक्त रूमचाच खर्च येईल काय? आसेल रूमचच काय तरी काही खर्चा येईल ते. हम सगळ्यात भारी ते प्र मग जर कमी खर्चात पाहिजे असलं, तर एवढेच की जरा जीवाची धकधक होत्या मग रेल्वेचा प्रवास चांगला.
आणि जीव आणि एवढे दिवस सुट्टी वगैरे पण म्हणजे वस्त्या वगैरे दिवस नाही ना जमणार.
हो हो वस्त्या पण आणि आपल्या मुलांच पण हाल होतय ने, रेल्वे चढायचं बसायचं हितन तिथं तिथन ते, म्हणजे अक्कलकोट रेल्वे स्टेशन पासन पण आकलकोठ जरा आतय, लांब आहे ना.
हा.
म्हणजे रेल्वे स्टेशन बाहेर पडतय तिथन अक्कलकोट जरा लांब पडतय तिथं रेल्वे स्टेशन पासून पण माझ्या मते अक्कोलकोट मध्ये जायला कमीत कमी अर्ध ते अर्धा तास तरी लागते.
अच्छा म हे आपण आप स्वतःच्या गाडीतूनच गेले
हा बर डायरेक् गाड्यात आणि जस अस पण होतय म आत आणि ते चोळाप्पा काकांच तेन मंदिर आहे का नाही अक्कलकोट मध्ये तेन आपण स्वतः प्रायव्हेट स्वतः जे मेन अस. म्हणजे. स्वामींची विहीर म्हण ते आहे का नाही सगळ अक्कलकोट मध्ये. ते सगळं स्वतः आपली गाडी गेली काने स्वतः जाऊन बघून येता येतय. आणि ही रेल्वेने गेलीस की होत नाही. हम्म, आत आहे ते जरा फक्त प्रायव्हेट गाड्या जात्यात तिथं नाही तर म तिथन आणि आप आपल्याला म ते आणि तिथनं रिक्षा करायची तिकड जायचं आणि तिकंड आणि रिक्षा करून अक्कलकोट मध्ये यायचं. सगळं आपल्याला डबल खर्चचा पडतोय. सगळं गणित काढून बस म मी मागच्या टायमाला, त्याच्यामुळ हे प्रवास बर. हम.
नाही खरोखर थँक्यू सांगितल्याबद्दल म्हणजे मला मला कस त्याच्या हिशोबान कसं प्लॅनिंग करायला बरं ना.
हम् हेच म मी आता किती वेळा गेलोय आम्ही पण परवा रेल्वेन गलो, हा चालतय चालतय.
हा.